हॅलो?
हा येतोय आवाज? हॅलो?
हॅलो?
हा, म्हंटलं येतोय का आवाज?
हा, आता येतोय बोला.
हा काय म्हणतात, कशाा आहात?
काही नाही, मी मस्त तुम्ही?
मी पण मस्त, काय करताय?
आता झाला च्या नाष्टता वगैरे.
हो झाला, बसले आता बाळाला घेऊन गॅलरीत.
हो का? बर, मी पण आता चहा घेतलाय आणि बसले.
हो का? हम्.. अखी अजून स्वयंपाकाची तयारी?
आता एवढं लवकर नाही आमचं लेट असतं जेवण वगैरे
हो का आमचंही लेटच असतं आम्ही आठ वाजता म स्वयंपाकाला घेतो नऊ पर्यंत होत साडे नऊ ला जेवायला बसतो.
हो आम्ही पण कधी कधी करते लवकर
हा हा हम्म आमचही कधी कधी उपवासाच्या दिवशी लवकर होत पण एरवी हा
संकष्टी वगैरे असली ना
हो हो. हम्म म तेव्हा लवकर करतो म इतर वेळेस म ले ट चं असं मेनू वगैरे पण डिसाईड म वेळेवर
हो.
डिसाईड करून
काय करायचं.
त्याला नाही म्हणे हा तेच ना आहो प्रत्येकाचं वेगवेगळं म मिस्टर आल्यानंतर म ते सांगता मला हे खायची इच्छा ये त खायची मग लवकर बनून काही उपयोगच होत नाही.
हो.
त्या पेक्षा हा मग ते आले ना की आठ वाजता हा मग त्यांना विचारून मग बनवतो पटकन मग स संध्याकाळच कस सगळे सोबतच बसतात. नाय जेवयला.
हो.
हम्म म्हणून म गरम गरम पाहिजे असं सगळ्यांना काय म्हणताय
जॉब वरून मुलं आले का
अ नाही जॉबवर नाही बिझनेस ये त्यांचा पण येतात आठपर्यंत
हो का बरं ब
हा सगळे अधिकारी लोक वगैरे असतात सोबत म्हणून म त्यांच्यासोबत असत सहा ते आठ त्यांच्या सोबत असतात कामाचं वगैरे असतं काही आणि म येता घरी साडेसात किंवा आठ पर्यंत येता.
हो का तुम्ही घरीच असता.
काय म्हणता?
तुम्ही बोलू घरीच असता का?
हा सध्या तरी घरीच आहे बेबी मुळे आता तो किती दीड वर्षाचा आहे. म त्याला असं सोडून जॉब करता येत नाय ये मला.
हो.
हा बाकी म असे मेकअपचे वगैरे घेते मी ऑर्डर. हो हो मेकअप ही करत हा आणि मग रिअल इस्टेटमध्ये पण करत होती आता हसबंड कस मग ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट क्टर ये त्यांच्या फील्डची पण नॉलेज पाहिजे म्हणून मग रिअल इस्टेट मध्ये होते. म्हणजे कस त्यांनाही सपोर्ट मिळतो माझा.
हो.
हम्म.
आता लग्न सराई होती त मग खूप ऑर्डर घेतलात की नाही.
हा घेतल्या नॉर्मल बेबी मुळ जेवढ्या घेता आल्या तेवढ्या घेतल्या. बाकी म एवढं आधी सारखं नाय घेतलं हा छोट आहे. आधीच हो जेवढं कसं जे सोयीस्कर होत तेवढं तेवढ्या घेतल्या. जवळचे होते किंवा त्यांचा टायमिंग कमी होता. किंवा कोणाचं इव्हिनिंगच असेल ते मग ते घेतलेले.
चांगलं आहे. आता जास्त तर मेकअपच- चांगलंय. म्हणजे प्रत्येक फंक्शनला मेकअप करतातच.
हो ते तर आहेच. काही असल का मेकअप असतोच कंपल्सरी असतो म्हणजे नॉर्मल- कसलं फंक्शन तरी असतो.
हो आता प्रत्येक फंक्शनला सगळे करतातच. पहिले लग्नातच करायचे. आता बेबी शॉवर, आता त्यांच्या आ- -त्या, मामा, मावशी, बहिणी वगैरे पण करत- तात ना? बर्थ डे वगैरे आपला पण करतात.
तेच ना. आता बर्थ डे च जरी असलं ना तरी आई म्हणजे आता आई अस- -ते बहीण असते. मावशी असते आप- ते असं कंपल्सरी सायडर्स असतातच. तीन चार पाच असतात. पूर्वी कसं असायचं? नवरी असायची. नवरीची आई किंवा बहीण असायची.
हा. आता सगळेच असतात.
सगळे हो. सगळेच असतात. सगळे रेडी असतात मेकअप करायला. आता क्रेजच एवढाच झालाय की हा प्रत्येक- छान दिसलं पाहिजे सगळ्यांनी असं.
ह्याच्यातच सगळ्या आता मेकअप करतात ना? मला हे सगळे सगळ्यांना - ते हा. आपण छान दिसू. सगळ्यांना छान दिसायला हवं ना?
हो. आता माझ्या भावाचं लग्न होतं ना? तर मग आता मी तर कसं- कोणतंही फंक्शन जरी असलं तरी आता माझ्या दोन बहिणी आहेत. तर आम्ही दोघी म्हणजे, मी जे स्टेप्स करते- त्याच स्टेप्स त्यांना करायला लावते. म्हणजे कसं त्यांचा सेल्फ मेकअप पण होऊन जातो. म्हणजे त्यांना प्रॅक्टिसही होते. मग आता ते बघून अजून चार जे कझिन्स वगैरे बसून घेतलं. म्हणजे मग त्यांना प्रत्येकाला स्टेप- सप सांगत गेले आणि सगळे करत गेले मग.
चांगलंय. काय नाही काहीतरी करायला पाहिजे ना -
हो. हो तेच ना. पण आता कसं? आता पहिले पूर्वी तर मी जॉब वगैरे पण करायची. सुट्टीच्या दिवशी मेकअप घ्यायची किंवा- कधी कधी मग मेकअपसाठी हाफ डे पण घ्यायचे. पण आता कसं होऊन गेलंय की आता बेबी असल्यामुळे ना? जॉब करताय तर प्रॉपर नाही हे करता येत. आता ते तीन वर्षाच होईपर्यंत तरी काही नाही आहे. हा हा. तेच ना. हम्. भले तू जास्त नाही एवढं कमव. म घरात पण तरी त्याला डोळ्यासमोर लागतच कोणी ना कोणी. मी किंवा य हा आता- त्याचे वडील किंवा मग मी कंपल्सरी लागतोच.
हम.
बाकी अजून? तुमच-
बाकीच काय नाही. काय नाही मी घरीच असते. आरी वर्क वगैरे करते मी पण.
हो का? अरे वा! मस्त ना. हम. माझी एक फ्रेंड आहे ती करायची. ती बोलली होती शिकून घे. तेव्हा लॉकडाऊन होतं. तिच्याकडे हा ती फॅशन डिझायनर आहे ना
केला सत्ताच केला मी अरे वा अजून ऑर्डर तर नाही घेतात पण माझ्या मी घरातल्या तल दोन तीन महिने झाले करते म ते पण शिकायला खूप ईम लागत ना प्रत्येक डिझाईन वेगवेगळे असते आणि आता काही फॅशन
अचछा
मला खूप फ्रेंड आहे चालतो ना तो पण
हम्म तेच ना आता एवढं आधी वर्गच चाललंय आता लग्न जरी असलं त्याच्यामध्ये लाडाची करवली मानाची करवली हा हा त्याच असतं आरीवर्क वगैरे सगळं
हो
हम्म पण ह हँड आरीवर्क ला वेळ लागत असेल ना फार
त खूप वेळ लागतो कंबर वगैरे पण दुखते जास्त वेळ बसल ना ते कंबल दुखते खांदा दुखते कारण का एक खांदा एक हातानेच तो कराय लागतो ना दुसऱ्या हाताने हालून कराय लागत दोन्ही हात तरा लागत
हम्म. तेच ना मी माझ्या फ्रेंडच बघितले ना माझी फ्रेंड करते ना पण ते आता सध्या मशीनग त्याचा हो. मग ते वेळ पण चांगला करायला पाहिजे ना हो ते
लो क्वालिटीचा देऊ नाही शकत काले मनी वगैरे पडतात
हा ते आहे लॉंग टर्म आपल्याला पाहिजे असतात क्लायंट ते म चांगलंच पाहिजे हम्म आणि तुम्हाला शिकायला किती वेळ लागला आरवर्कच
मी महिनाभरच केलाय बेसिक केला ना
हा. बेसिक मध्ये तरी होऊन जातो ना आता आपलं आजकाल हा.
फक्त का पेंटिंग वगैरे आता असतं ना पेंटिंगच पण असत. कमल वगैरे त्याला पेंट करतात ते नाही शिकले ते डव्हान्स. स्वत असतो. ज आपण आता कस एक धगा जर आपल्याला.
त्याला समजताना मामा तो नंतर सगळ समजत डिझाईन कशी करायची. हम्म हम्म. यच नाही ना आपल्यालाग शिक श आपण. हा ते आहे. आणि आता युट्यूब वर पण बरेच येतात तो म्हणजे आपल्याला बेसिक आला ना म्हणजे. स्ट थोडंफार आपल्याला ते. कळलं ना की हा हे कसं करतात बघून होऊन जात आता माझं पण किती वेळ झालं पर्वी. हो.
आता माती ना त्या लगेच समजतते डोक्यातिथे.
हा. ंड दाखवलं जरी मग थोडंफार आयडिया येऊन नाही जात की कस करता येतं.
हा आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन हेअर सटाईल येतात मग ते आता आपण. आपल्यालाच कराय लागतात ना.
हो. तेच ना मग आयडिया घऊन जाते लगेज माहि नाही हा.
आता का सोशल मीडिया व बघतात तसं तसं आम्हाला असं पाहिजे मला तसं पाहिजे बरोबर ना.
तेच होतं हेअरस्टाईलचं पण आणि मेकअपचही तसेच घेऊन येतात. आम्हाला सेम असंच पाहिजे आम्हाला सेम तसच पाहिजे.
हो ना.
हम्म आणि ते असतात फोटोशूट केलेले फोटोज त्यांचं ज फोटो लाईट मध्ये असत हे असत. कसं नॅचरल आपण डोळ्यांनी बघितलेला फरक पडतो म्हणजे समोरा समोर बघितलेला फरक पडतो. आणि असे फोटोज दाखवण्या मध्ये कारण की त्याच्यात एडिटिंग वगैरे पण भरपूर असते. हो खूप करतातच्यामध्ये फिल्टर लावतात ना ते. तेचगत हो. अो आणि ग्लास स्किन असं दिसते असं ठीक आहे पण त्याच्यासाठी त्यांनी पूर्व स्क्रीनचे पण ट्रीटमेंट घेत असतात आणि त्यांचे स्किन पण तशी असते बाकीच त्यांचं असं पिंपल वाले स्किन वर आपण जर तो मेकअप करायला गेलो नाही हो.
हा आणि त्या का पिंपल हाईट नाही तर हो पूर्ण.
आहे. आणि ते एडिट पण केलेले असतात मी
हा एडिट करतातच आता दाखवण्यासाठी ते एडिटच करतात जास्त करून तर
कारण की आता मोठ्या मोठ्या मेकअप आर्टिस्टचे आता कसं इकडे एक्झिबिशन असतो अ मुंबई साईड ला ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ मोठे मेकअप आर्टिस्ट येतात ते डेमो दाखवतात ते करतात लांबून मेक खूप सुंदर दिसत त्यांचा असं वाटतं क इतका सुंदर नाही का आपल्याला पण यायला पाहिजे जेव्हा ते मॉडेल जवळ येतात ना पूर्ण अशी लेअर दिसते फाउंडेशन ते लांबूनच खूप सुंदर दिसतात. म्हणून तू म्हणो क्लायंटला ते आधीच इन्स्ट्रक्शन दिलेले बरे राहतात. तुमची स्किन अशी आहे असा मेकअप होणार एक्हिजे. तर तुम्ही ट्रायल घेऊन घ्या तुमच्या स्किन वर कसं दिसणार आहे.
हा ना.
ना ना. फोटो काढून एडिट करून त्यांना दाखवता येतं की हा एडिट केल्यानंतर असा दिसतोय हा फोटो. विदाउट एडिटिंग असं दिसतड हा तेच ना समोरून तसं नसतं ना हम्म ते सु होटतो आता काय ते त्यांचे आता सोचण हो हो ठीक आहे चालेल करते मग फोन तुम्हाला येस येस ओके बाय